बोला की!
बोला!
हा बोला.
म जेवण?
जेवण नाही अजून जेवायचं. ऊन पडलय वाईट.
ऊन सगळीकडचं हाय.
आमच्याकड जरा जास्तच आहे.
होय, माळरान आहे का तुमचं?
माळरान म्हणजे?
माळ, माळाचा भाग हाय काय म्हटलं?
नाही नाही तसलं काही नाही.
हं हं!
भाग माळाचा आहे आमचा.
हा तेच तसंच म्हनलं की मग.
हं!
टोपाला आहे का घर तुमचं?
कसं?
टोकाला?
कसल्या टोकाला?
उंचावर चढावर असं आहे का म्हटलं.
हा हा नाही नाही, सपाट भागावरच
हं हं
रावरती आहे असं, म्हणा की.
हं हं तसं!
तसं पडलेलं. मग आणि काय?
काय नाही बघा.
बर हाय!
होय!
बोला!
बोला की.
मग झाड ते नाहीत कां नाहीत.
झाड, झाडं नाही एकच झाड हाय.
कश्याचा हाय?
बल्लारीत हाय.
आ हा
त्यामुळेच वार न्हाय, झाडाचं पान हाल ना.
बर
पंख्यानं वार गरम, लाईट नाय. अवघड झालये टेम्प्रेचर.
उन्हाळा कडकच आहे ह्यावेळी.
भरपूर कडक आहे, नुसता कडक नाही.
आता पाऊस आणि
पाऊस लई कमी हाय वाटतं यावर्षी पाऊस.
हम्म, हम्म
बाजूवाल्यांच्या
हं, हं
तुमच्या हेन बघ.
अं हं आमची बाग नाय.
अजून काय मग?
मग यात्रा कवा असत्या तुमच्या गावची?
यात्रा लय लांब अजून.
मग कुठल्या महिन्यात असत्या?
डिसेंबर
हम्म, हम्म मोट्टी असत्या काय
मीडयम
हं, हं
लई मोठी पण नाय, लई बारकी पण नाय. लई मजा असती.
हम्म, हम्म
पाच दिवस असतात.
हम्म, हम्म
बोला की.
बसा मग.
तु बसलीय की
हम्म हम्म झाडं तेन हायीत ना तुमच्यात आंब्याची?
नाही. तुमचात हाय ती?
आहेत की आमच्यात घराच्या माग हाईत.
किती हाईत?
तीन हायत क्या
गार वारं येत असलं????
लई हे
हम्म मग भारी हाय.
होय
हम्
मग
मग
हॅलो
बोला
बोला की
आणि काय
काय नाय. कामं काय बंद हायत
कामं बंद हायत ओ.
हम्म काय उनामुळं.
टेम्परेचर कसल हाय, बाहेर पडायला नको वाटतय काम कशी चालू असति
हा हा
काय उकरालाय, डबर पाडताय काय आता?
मं ट्रॅक्टर वरन काय काय काम करतायसा.
सगळीच
काय ट्रॉली ते, नाहीत का तुमची?
हायते!
हुं हुं
कोण ट्रॉली असली तर सांगा दयायची
बर कसले ट्रॉयले
ट्रॉली कसली असते, दोन चाकी चारचाकी
चार चाकी असत्या दोन चाकी त्याच त्या
त्या दोन्ही पाहित हुं
असल तर सांगतो की
जरा लवकर
बर
आणखी काय
काय नाही.
हा आय ग मग
निवांत बघा
हमं आता उन्हात काय करायचं निवांतच हुं
हुं चालतंय जा पा ठिऊ काय?
हम्म झोपायच की परत
आ
टाइम हाय आजुन
हम् मी झोप मोड केली तुमची हा ना
आणि काय मग?
काय निवांत
हम्म
जायच आता जरा कवठ्याला
बर काय बाजार असतोय काय आज
नाय उद्या असते.
बर
आज ताजा पेंट
हम्म
उद्या बाजार तुमच्या गावच्या आज असते
हा आज आमच्या गावचा
ह जाताय ना बाजाराला
हा कवा कवा तर
हम्म हम्म आणि काय मग
काय नाय
हॅलो
हा बोला की
हॅलो
हॅलो
हा बोला की. काय आवाज यीना. आ?
आणि काय?
आणि काय
टाईम झाले म्हटलं जायचं कवट्याला.
बरं
ऊ चालतय ठेवू का?
हुं